तो
हॅलो
हा बोला की
मला तर ह्याची रेसिपी पाहिजे होती गं आंबाड्याच्या भाजीची हॅलो
हा तुम्ही काय बनवला जेवायला?
जेवायला मी ते गेलेलं लक्षातच येना पटकन ब डबा करून दिलाय. आ मसुरच्या डाळीत उसळ केलेलो, म्हणजे द्रा रिज भैया गेला ना भैया. डब्याला पण करायला केलेलं के मग भाजी तीच घातली आणि आमटी तेवढी हची केली बटाट्याची बटाट्याची आमटी मसुरी डाळीच उसळ केलो आणि डबा भरला आंबाडची भाजी कशी करताय त्याची रेसिपी सांगकी जरा. हॅलो.
आवाज ये ना झालाय का तुझा
रेंज नाय काय.
हाय की आहे रेंज बाहेरच आहे मी तुझाच आवाज येना झालाय आंबाड्याच्या भाजीची रेसिपी सांग म्हणाले हॅलो. हॅलो हा. ऐ आलाय का आवाज हाय कि रेंज.
बाहेरच थांब लेग बई
हा हा मग
आंबाड्याच्या भाजीची रेसिपी पाहिजे होती ग.
आंबाड्याची भाजी होय ती मला आवडते आंबाड्याची भाजी तीन चार दिवस आम्ही टिकून खातोय ती करतानाच एकदम करतोय अस हा.
ती ती रेसिपीच पाहिजेले
ते होय आंबाडीची भाजी आम्ही कसं करतोय पहिला ती चिरायची म्हणजे हि
हा.
एक एक जण तांदूळ पण वापर परत्यात कणी पण वापरत्यात
हा.
कणी आपली
जे म्हणजे शाळू असते ना ते जरा मिक्सरला वारीकायच ओके त्यात थोडी भाजी घालायची त्याच्या बरोबर मधी ते तादु तादुळ किंवा ती हची कणी घालायची अ शाळवाची कणी घालायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावर भाजी घालायची आणि त्याच्यावर जरा शेंगदाण कच्च शेंगदाण आणि ती घालाय आणि शिजवुन घ्याची रात्रीच शिजवायची शक्यतो आणि शिजून घेतली ना एक शिजाय तरी पण बारीक गॅस करून एक पंधरा वीस मिनट आणि शिजवुन घे तली की जरा झाकून ठेवायचंच आणि नंतर काढून त्याला हे करायचं हम्म एका फडक्यात बांधून हेना जस आपण श्रीखंड ठेवतोय ना रात्रभर पाणी नितळायला हा तस नीतळाय ठेवाच एक हा एका फडक्यात बांधायच आणि निड नितळायला ठेवायचं त्यातलं पूर्ण पाणी पीळून पूर्ण पहिला पिळून काढायच आणि परत नितळा ठेवायचं आणि नितळ्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी
अ आ अ. अ आमच्या इथे बारीक कांदा चिरून घालतात भाजी मध्ये कांदा आणि बारीक मिरची चिरून घालतात तिकड आमच्या म सासरमध्ये
आम्ही तुम माहेरमध्ये खरडा करतोय मिरच्या आणि मीठ घालतोय त्याला आणि हलवायचं म्हणजे मिक्स करायचं. मग त्याला आपण किती चार पाच सहा दिवस खाल्लं तरी चालते ती भाजी फक्त कांदाया तन घातल्यामुळ खराब होत्या आम्ही कांदा घातलो होतो म्हणून
नाही कांदा घातल्यामुळे खराब होत्या कांदा नाही घालायचा शक्यतो तच करायची अ ताकरीत ना छान लागत त्याग्र ख जे खाते वेळ ना, तेल घ्याला
रिकामा ऑडिओ
गोल गोल करून काय करत्यात?
हुंडा.
काय ते?
रिकामा ऑडिओ आंबाड्याच्या भाजीचे हुंडे असे लाडुसारखे. हुंडे करून ठेवत्यात. टिकत्याची भाजी आठ दिवस तरी राहत्यात अस म्ह कस सासुबाई करत्यात. पन रेसिपी मला माहित कधी पन तू कशी करते? हा, तें तू सांगितलेस ग! सगळं घालायचं पण तसं असं बांधून ठेवायचं लाडू कसा बांधून ठेवत हा आणि ते तसेच ठेवले का फ्रीज मध्ये आठ दिवस राहतात. रिकामा ऑडिओ
राहत्या वय म्हणजे आपल्याला खाते वेळी फक्त
तेल घेऊन खायचं. रिकामा ऑडिओ होय होय.
छान होत सगळ्या भाजीत ना ती भाजी आंब छान लागत्या. नाही नाही फ्रीज ला ठेवतेय.
हा मी
आणि ते ही काय म्हणतात त्याला.. अहं. अ आमच्या सासू आज म्हणजे चूलत सासुबाई आहेत ना त्याने असं ते गोड भाजी करत्यात अंबड्याची. म्हणजे आपन घालतोय ना तें घालत्यात.
बर.
लून गोड करतात गोड भाजी हा नाही लागत त्यांनी दिल ते एकदा खर त्यांना त्यांना सवय आहे ना ते खायची आपल्याला नाही ते. आपल्याला सवय नसल्यामुळे खाऊ वाटत नाही. ते गोड.
रिकामा ऑडिओ होयच क्या तिकडं आपल्या खाऊन सवय त मं तें नंतर चांगल वाटत नाय. मला पण तें सांगू काय तें मुसलमान् तें लोक नवीन लग्नझाल्यावर ते गोड भात वाटतात बघ हॅलो, ते तर आवडत नाही. कधीच गोड भात वाटतात मुसलमानचे लोक लग्न झाल्यावर
म्हण भातात साखर घालतात काय?
हा भातात साखर घालून काहीतरी शिजवतात ते गोड भात नवीन नवरी आली की ना ही ते दुसऱ्या दिवशी कायतर कोरुन फेजर हा हा हा आणि शेजारी वाटत्यात गोड भात गोड भात होणार शिदोरी वाटतो. हा तस अजिबात चांगला वाटेल, हा वाटी वरतीच की वाटीत घालूनच अजिबा चांगल वाटत नाही कधी खाऊन सवय नसते आपल्याला ते नवीन वाटत हा नवीन नवरी आली वाट ते स
आपल्याकडं कुठं गारवा पोळ्या लाडू
केळ, ह ते मला रो सवय नसते. त्यामुळे आपल्याला
हम्म
बुंदी लाडूच काय हा हो य बुंदीचे लाडू के ह हा त बस क तो विकतच आणून ऑर्डर दिला, लई खटाठोप करायला त्याला
होय होय आणि आपण हा गारव्याला देतोय आंबट भात तो गारव्याला देत नाही का आपण आंबट भात
दहीभात असतय गं, दहीभात असतय ते ह दही भात आणि ह होय काय मी असं कधी म्हटल नाही दही भात म्हणते नवीन नवीन शब्द ऐकायला चांगला वाटते. ह हो ते दही दही ताज्या भात आपला शिवून घेत असतोय की नाही. तू फोडून घ्यायचा मोकळा करून हा आणि दह्यात कालवायचा. हॅलो आणि काय करत्यात लसूण ल कणी मु र लस पाक घ्यायचा एकदा वर भातासाठी ज ला आवडेल तस चुकून फोडणी घात त्याच्यावर फक्त लसूण ठेचायचा आणि त्या भाता त मिक्स करायचा कच्चाच फोडणीत वगैरे काय घालायत नाही कच्चा लसूण ठेचून घालायचा आणि दहीभात कालवून ठेवायच. झाकून ठेवलं एक तासाभरानं उघडलीच ना तू भाग तयार होत. ते
मी लसूण आणि हिरवी मिरची हा त्याला मी जिरं लसूण चेचतोय आणि वरून असं कोथिंबीर घालतोय.
हा ते पण छान वाटतय. गारव्या ला पण लय पद्धत असत्या बाई सजवून सजवून.
पद्धत आहे होय होय. आणि सजवून ते आमचे जे नातीचं लग्न ठरलं होतं मुलगीच तेव्हा मी तिकडन
हा हा हा हा चटणी शेंगदाण्याची. मुगाची उसळ तुरीची शिजलेली तुरीची डाळ
आणि मुगाची तुरीच्या डाळीची नुसतं हे उसळ असत पोळ्या.
असते फक्त शिजवलेला असतय बिना फोडणी च हा. आणि हा करल तेवढं थोड च असतय सोड. काल ये ठेवू का. ह ठेवू काय ग?